हॅलो बोल की मी आले आले.
हम्म.
म कसं चाललंय तुझं कॉलेज?
हाय चालू आहे थांबा एक मिनट.
हम्म.
अगं सहा पण वाजले चल वरती साडे सहाला सांगले तुला मी.
हा चालू आहे बघा एक्झाम तेन चालू आहे. स्टडी वगैरे सगळं चालू आहे.
काय-काय असं सब्जेक्ट सब्जेक्ट तुला?
मला वे आता माझं थर्ड इयरचा सिक्स सेम असल्यामुळं आम्हाला चार सब्जेक्ट असत्यात म्हणजे पहिला पाच होय चारच पहिला पाच होतीत ना आता सगळी लॉ सब्जेक्ट असल्यामुळं मग आता चार सब्जेक्ट आहेत आता मला
चारच सब्जेक्ट
होय आता लॉ सब्जेक्ट असतात तो सेक्शनस कुठलं वून लक्षात ठेवता तुम्ही सगळं. अवघड असते ने पहिला कसं अ फिफ् ते आम्हाला पाचच होतीत.
हम्म मगं?
फिफ्थ सेम परत पास होती तर सिक्स्थ सेम ला चार आणि पुढचं पण असं येतत कसं होते चार नंतर तीन आणि एक सबीनारचा असं काहीतर असतं म पुढं
हम्म हम्म हम्म.
सब्जेक्ट लय अवघड असल्यामुळे चार आणि तीन असं ठेवा लागतो तो आता मला बघा की स्टार्ट टिंगलाच आता आहेत कुठली-कुठली प्रॉपर्टीला आणि कंपनी लॉ आणि लेबर लॉ लेबर लॉ वन झाले तर लेबर लॉ टू आणि मुस्लिम लॉ म हिंदू लॉ हो हिंदू लॉ फर्स्ट असते मग आता सेकंडला मुस्लिमचं काय का असते सगळं. मग ते शिका लागते ते हलतर अवघड असते मुस्लिम लॉ. त्यांची हे प्रॉन्युन्सियेशनचं कर त्यातने वर्ड असलं सगळं अवघड अवघड अवघड असत्यात.
हो.
हम्म आणि एक्झाम मध्ये कसं लिवायचं काय लिवायचं तेच कळत नाही. त्या पॉइंटस आम्ही बायहर्ट केलं असते तेज्या आत नेमकं काय लिवायचं हेच कळत नाही.
हम्म हम्म हम्म.
तेव एकदा मग तुमचं कसं काय-काय असते मग?
माझं बघ माझं हे असतं हिस्ट्री
हम्म.
मला हिस्ट्री, मॅथ्स, रिजनिंग असतय आणि इंग्लिश असतय. आणि जी के असतय.
हम्म.
टॅक्स ऑडिट आहे.
हम्म हम्म.
आणि एवढं एक सबजेक्ट मला कम्प्युटर एक आहे.
हो का किती सब्जेक्ट असतात टोटल तुमची?
टोटल सात असत्यात, सात आठ आहेत वाटतं. हम्म सात आठ आहेत कम्प्युटर दरून आठ आहेत
होय
हम्म
मग कस अवघड असते काय?
होय अवघड असते की याचं मॅथ्सच अवघड असत
मॅथ्सच की
हम्म हम्म काको गेले नाहीत का मीटिंगला?
हम्म नाय
हम्म हम्म हम्म
मग
मीटिंग बायकांच मीटिंग आहे ना ते म्हटलं ये दरग्यात कुठं आहे नव पिनसिल पिनसिल केत त्यांचं
हम्म हम्म हम्म
मिटिंग आहेत की त्यांची गेल्यात कम सासू?
हम्म आमच्यात हेनी काय गेले नाही.
सगळ्यांना तिथ काय करून द्याला काय पोरा ना एवढंच
तेच की सगळ्यांनाच करून द्यायला पाहिजे आमच्यात
आता हम्म हम्म हम्म
मग आणि काय? आही काय म्हणल
आणि काय नाही म तुमच्याकडे
काय नई अगं माझं कसय माहिती आहे काय?
हम्म
एक्झाम लई वेळ नसते माझा. एकच यार पाच झालीस पीक
हम्म
अगे तो पूर्ण सम पहिलापासून चालू करायचा
म्हणजे
आता एक्झाम देआलास तू? तुझं कसं बॅक राहिलेलं तेवढेच द्यायचं असत्यात होय की नाही?
होय.
नाही तस नाही सब्जट सगळ्या सब्जेक्टची परद्यायच्या
होय एक पण राहिलं तर? एक पण राहिलं तर हम्म हम्म हम्म.
म्हणून मी मस कंपल्शन अभ्यास करतोयच
होय का आमचं कस, आता परत माझं नशी बोलायचं तीन वर्ष क्लिअर झालं कारण म्हणजे एक पण अजून गॅप राहिलं नाही. सगळी आतापण सळी क्लि नाही सगळी क्लिअर करतच आले मी
हम्म हम्म हम्म.
ते एक म्हणजे कुठ तर लक पण बोलायचं माझं देव माझे पाठी माझं पण आहे बोलायचं तसं माझं पण हे पण स्टडी करतो थोडं तसं
तसं माझी पण बॅक राहि राहिली नाही तस पोस्ट ग्रॅज्युएशन झालं.
ऐशू ए ऐशू थांब पीठ दळून आणलीस? हिकडन पण आणल्यात काय? हा, हा दे की. हॅलो.
हम्म माझं पण काय बॅक कधी राहिलं नाही.
हम्म लय अवघड असते ओ याज यम
अगं ते कसं असते ज्या ज्या फिल्डमध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांनाच त्याचा इम्पॉर्टन्स माहीत असते आणि त्यांनाच तेज्या हे असतय.
आता बघ माझी मैत्रीण आहे पा ब मै तरी माझी आता तिजी पहिलाची बारा सब्जेक्ट राही राहिल्यात ओ.
हम्म.
तुमच्यातलं जिक आहे आता. अ य बारा राहिल्यात मग आता हे चार तसं टोटल व सोळा सब्जेक्ट हा बारा तिजे फर्स्ट सेम पासूनच राहातो झाल्या तो पाप हात आणि ती री कसं रिवेलेशन ला घालत्या आणि परत लिहवत्या लिव्हलं तर पण पाप तिची क्लिअरच वि ना झाल्यात. पुष्पा ते एकटे कॉल कर.
चांगलाव
कॉल विचलुका जरा फो फोन याले एक
चल घ्या